हा हा झालं की
हम्म काॅलेजला गेलती का
आं हा जाऊन आली हम्म पीच म नळजेव पण यज बोल कि
थांबा तबितला बघती का ना
बघती सगळं बघती
जाईन म्हणलं ती जास्त माणसांमध्ये चालयलं
हा जायचंय मला पण जरा ठरावलं जायचं पण जायला वेळ भेटा नाही हॉस्टेल वाली मॅडमला आ
तु ठरवलेल होत
आता ती त्यांची मज्जा मज्जा बघून मला जाऊ वाटतय
हो बाई त्या इंजाॅय केल्यागत करत्या त्या
आं
कसलं एखाद एन्जॉय केल्यासारखं करत्या की
हा यी मार खात्याती मारत्याती परत त्यांनाच वाचवत्याती खायला प्यायला चारत्याती परत मार खात्याती अन् रात्रीच्या तीन चार वाजता त्यांना खायला पिझ्झा देत्याती चांगलं चाललंय त्यांचं
बया किती लागल त्यांना
ते त नाही बर का
बाबाच ते हातात घेऊन किती फाटल्याल घेतलं का
बघायचंच नाही
त्यांनी नव्हतं हो ठोकलेलेल लाकडात
हम्म
ते सगळं रवलय त्या माणसांच्या सगळ्या अंगातन अन् हेज्यातन
हम्म आणि पोलिसांनी दोन तीन पोरं उचलून नीलती त्यांचं बघितलं का त्यांना म्हणले की तुमच्या बॅगेत आहे का नाही ड्रग्सच्या पुढ्या टाकून तुम्हाला अरेस्ट करून घेऊन जाईल त्यामुळे इथ दिसू नका परत पुढचं सांगा
ते व्हडिओ पाहिला नाही
हा अन् ते व्हिडिओ काढतोय आणि तोंडाला हात लावून हसतोय
त्याला माहीतच नव्हत व्हिडिओ काढत्यात
माहितेय नव तेच की
त्या लाकडाच खिळ ठोकलेलं त्याना एक तो खिळा हाय ना एका माणसाच्या डोळ्यात घुसला
अयो
हा त्याचा डोळाच गेलाय
शपथ
आणि एका लेडीजच्या नरड्यात हे झालं घुसलाय तर ती क्रिटिकल कंडिशन मध्ये आहे जगल का नाही सांगता येत नाही
तिला हॉस्पिटलमध्ये नेलयं, बट, त्यांनी, डॉक्टरांनी सांगितलंय की, गॅरंटी नाही देऊ शकत जगल का नाय,, आपली, हितली, नरड्याची, जी नलिका असती का नाय, तिथचं तिला होल पडलयं.
आई शप्पथ!
हा, मंग ते, आता, लय हे झालयं वातावरण,, जास्तच पेटलंय, त्याच्यामुळं तर आता,
बिहारची तर, बघितलेत का?
गुरूच घेऊन आल्यात ती पण, गुरूच घेऊन आल्यात ती पण,,
काय?
गाई, गाई, गाईच,,
हा,, आ, ती तर मग, हा, ती बिहारची, लय येडी माणसं झाल्याती. म्हटलं ती, टीअर गॅस नसल तर,, पाणी सोडा, तर पाणी सोडलयं त्यांच्या अंगाहून, डांस करत बसल्यात ती.
आणि, माराय आलीत तर, घोसले की नाय,, तन गोणला, लावते की, मम्मा, मला तर हसाय येतयं, खुदखुदुन.
तेच ना,
आपल्या बारामतीत पण, आंदोलन चालू आहे.
हो, पण एका साइडला चालु आहे. एकदम आता, आगच पेटील.
इंदापूर मधे, पण आपल्या, चा, आंदोलन केलया.
ती, गेलाच पाहिजे, बाबा बघं. आ,
नाही,
त्यांनी आंदोलन केलत गं, पण त्याला, बघ त्याला एक का त्रास, दिला का नाही सगळ्यांनी, काय झाालं, जरा, जरा छाबळेला त्यानी कुणालाच काय बोलला नव्हता, काहीच नाही, तेजा तो, रस्त्याने चालला होता. चालत मुंबईकडं, तर, त्या आल्या, आणि त्याला डायरेक्ट अ, मारायला, शिवीगाळ करायला लागली. आणि, त्याला माहिती आहे का? दाबून, नरड, हिन त्याच दाबून, पाक त्याला गाडीत बसवलं. नेलाय, आणि त्याला ना, नोटीस दिलं नाही, काय नाय, कशामुळे अरेस्ट केलंय काय, काहीच नाही, तसंच नेलं. आणि, तो म्हंटला मला सोडा, तर त्यालाच तो म्हणतोय की, मला वरन आदेश आला की, चोवीस, तसं, तुम्हाला सोडायच नाही म्हणून, त्याला सोडलं रात्री. आणि सकाळी सात वाजता, अ, पोलीस त्याच्या घरी गेली. घरात घुसून, सगळ्यांना, घरातल्यांना नेलं, पोलीस स्टेशनला. व्हिडिओ, टाकला म्हणून.
त्यांच्यामुळे तर, अजून,
लई पागल पणा केलाय, दि, दिशा पटाणीची बहीण पण, ह्याच्यात आली. आंदोलनात. अजून
सगळी आलाती, आयशा खान नं ती अजून प्रकाश राज कोणतरी आहे ना ते.
अ रजत नाही का रजत पण आलाय.
हा सगळी आल्यातं लई जणाणी जाॅईन केलंय, सनमान खान पण आलता बघायला.
ती फक्त येत्यांत बघत्यात आणि जात्यात.
काय नावानं दी-दीपिका पदुकोननी स्टोरी टाकली अन दहा सेकंदात त डिलीट केली लगेच. अ काय म्हणता, तिला. तिला सांगितलं असंल लगेचच वरणं.
आता जाईल म्हणत्यांत मस पण त्यांना पण वरून दबाव असतो ग, त्यांना असल्या गोष्टी नाही करता येत.
मला हेच कळणांय मोदी कुठे आहं, त्यानी काहीतरी घेतलं पाहिजे याला अगेन्स्ट टाकलंय ना आता. मोदीनी टाकली आहे आता पोस्ट बघितली मो आहं की अ हेजी काय हे स्ट्रिक ॲक्शन घेणारे ज्यांनी ज्यांनी पेपर लीक केलं त्यांच्या अगेन्स्ट आता हे कुणाला पण उचलतील कुठल्या पण माणसांना जे इनोसेंट आहेत. आणि त्यांच्यावरती हे चार्ज अप्लाय करून त्यांना त्यांच्या पदावरून काढून जेलमध्ये टाकणार आणि ज्यांनी खरं खर गुन्हा केलाय त्यांना सोडणार असे मोकळे
अ ठिक हे. पण त्याला हीच गोष्ट बाहेर येऊन बोलायला काय प्रॉब्लेम आहे.
हूं काय नही येता.
त्याना भेटण्यासाठी एवढे सगळे स्टुडंटसं तीथ आलते आण तुम्ही काहीही केलं नव्हतं. ते नॉर्मली उभं राहिलेले, फक्त त्यांच्या एकच आशा होती की. की भायर येऊन काहीतरी बोललं म्हन, तर तो मागच्यां गेट होत.
मेन लीडर नाही का? मी मेन लीडर सी जे पी चा आता प्रोटेस्टरचा त्याला प्रश्न विचारला एका मीडियावाल्यांनी कि? जर एज्युकेशन सिस्टम वाल्या त नाही का म्हतली त्यांनी जर दिलं सोडलं त्यांचं पद. तर त्यात बदल होणार आहे असं म्हणला बरं का सिस्टीम मध्ये. त त्यांनी लयी भारी आन्सर दिला ति काय म्हणला की हो काय म्हनला हा ही आता समजा जर तुम्ही एका कंपनीत जॉब ला हे, आणि जर तुमच्याकडून एक चूक दोन तीन वेळा होत असल आण तुम्हाला जॉब मध काढलं त शेजारची चार पाच जण ह्या भीतीत असतात की आपण जर चूक केली? त आपलं पण पद जाणार आहे, म्हणून ते आधीच चूक करायच्या आधी भेतात, आणि चूक करत नाही. तसच सिस्टीमच आहे म्हणल, की जर आधीच आपण एका मंत्रीला काढलं तर दुसरे भेतील की, आपण पण जाईल म्हणून पण आत्ताच्या माणसात कोणत्याच ती भीती नाहीये की, आपण ह्या पदान जाईल म्हणून बारा- बारा वर्ष पंधरा- पंधरा वर्ष एकाच पदावर आहे ते सगळी.
हा वशिल्यावर, हेच्यावर
बघना आर्थिक मंत्री ती निर्मला त ती कधीपासून एकाच पदावर येते. मोदी एकाच पदावर ते, कोण चेंजेस होईना.
असे हो काहीतरी झालं ना त्याच्यामुळेळ ते हेच होई ना, आता नाही निवडून येणार पण ते. आता शक्यच नाही आहे ना.
ह आग ही अ कुठली तरी पोरगी रडत होती. अशी म्हणत होती, काय चूक झाली? आम्ही असे- तस मीडियाला विचारल काय झालं? तर म्हण आम्ही बीजेपीला वोट करून चूक केली, त्याचा स्पष्टताप करतेय.
ब आता काही जण असे म्हणायला लागलेत ना कि त्यांना सांगा म्हणून कि, तयार राहावा म्हणून. चहा चा ठेला परत टाकायचाय आपल्याला. जागा उडकून ठेवा आताच, परत वेळ येणार आहे. आणि आणि सगळ्यात मोठ म्हणजे हसण्यासारखं म्हणताल सीन कुणाच माहित का राजीव गांधी, राहुल गांधीचा.
हम्म.
गांधी आणि ते दुसरी एक कोण तर होती ना ती मुलगी आहे बघ बॉयकटवाली बया, त्या आंदोलनाला बस असलेली ती धर्मेंदर आहे की नाय कोण ती?
हा हा.
त्याला काढून टाका म्हणून आणि महत्वाचं त्यालाच माहि कसाय की आपल्यासाठी
हो
ला राहुल गांधी म्हणतो तू उठून जा तुझ्यासाठी आंदोलन करते.
ती हा एज्युकेशन मंत्री ती
मंत्री व्हय, आणि त्योच आलाय आणि त्यांनी जॉईन केले ते आंदोलन. आणि त्याला राहुल गांधी म्ह कानात गेला आणि त्याला कानात सांगितलं की, तू इथनं जा निघून तुझ्यासाठीच चालूय की कोणीही तर पद सोडावं म्हणून, मग ते उठून गेलाय माहितीय का?
आणि तिथं अगेन्स्टच्या पार्टीत आहेत. कसं कायबर?
अरे ते नुसत आता, ते प्रत्येकाचच असत तस. आपल्या आपण पुढं जाण्यासाठी ती करते नुसतं, मी चांगलं दाखवायला.
राहुल गांधीने कॉन्फरन्स आनली. राहुल गांधीनी कॉन्फरन्स घेतली आहे, आता.
हम.
ते त्याच्या ते मीडियावाल्यांनी फक्त आहे क पोलिसांना मारलेलं दाखवलंय ना
हम्म.
रे स्टुडं्स ला मारलेलं अजिबात काहीच दाखवलं नाहीये. हं म्हणून ती हेन्नी रा -राहुल गांधीनी सगळं त्या कॉन्फरन्स मधी स्टुडंट्सला मारलेलं दाखवलय. मग स्टुडंटसनी त्यांना मारलेलं हे दाखवलं.
हा अग पोलिसांनी इतक घाण मारल्यात ना लई घाण मारल्यात.
तेच ना व.
थांब मी तुला रिटर्न कॉल करते.
हम्म चालतय.